आवाज.
हो अग तिचा मध्येच कॉल आला मग मी टाइमच बघितला नाही.
अच्छा अच्छा ठीक आहे असू दे नाही मला वाटलं परत काही कामात आहेस का वगैरे म्हणजे दुस ऱ्या कामाला काही लागली काय म्हणून.
नाही नाही चहा बनवला मी पटकन त्याच्यासाठी दोघांना दिलामी पण घेतलं हो.
ह आता एवढाच कॉल होईल आपला म्हणजे एकच राहील ना आपला आता.
हो एकत्र राहील मी त्याच्यात कन्फ्युजन होत होती ग जाऊ दे.
नाही नाही. नाही नाही कन्फ्युजन नाही त्याच्यामुळेच तो सहा पाहिजे ना सहा पंचेतीस.
हा बरोबर.
अ तर आपला विषय आहे कॉलेज लाईफ.
हो.
जीवन म्हणू आपण.
हम्म.
तर कशी होती तुझी कॉलेज लाईफ म्हणजे केर म्हणजे. काही आनंद घेतला का एन्जॉय ह ह.
नाही नाही म्हणजे आपलं म्हणजे आत्ताच जस कॉलेज जीवन आहे. तसं तर बिलकुल नव्हतं.
अरे थोडीशी म्हणजे तू अ वय आहे ना तुझं.
हो वय आहे म्हणजे म् मग.
आधी नव्हतता एवढं आता तर म्हणजे आमच्या वेळेला जसं होतं तसंही नाही राहिलेलं आता आता. तर खूपच आडवा झालाय.
आणि आमचं कसं म्हणजे मी गावात होते ना तर गावात कसं. येण्या जाण्यातच ते म्हणजे अ टाईम जायचा अर्धा. कॉलेज अस काय.
नाही आता आता कस. हो म्हणजे कॉलेज ही संकल्पनाच कशी झाली कॉलेज म्हटल कि मुलं-मुली
ते त्याच्याशिवाय कॉलेजच नाही आता.
खरंच खरंच.
हा आपल्या म्हणजे आमच्या वेळेस तरी म्हणजे एवढं कोणी कोणाच्या संपर्कात राहायचं नाही आणि गावात असल्यामुळे खूप रिस्ट्रिक्शन म्हणजे काय म्हणतो आपण मर्यादा वगैरे असायच्या भरपूर आणि कसे गावातले मुलं राहायचे किंवा भाऊ वगैरे राहायचे ना? ह कॉलेजमध्ये येणारे बसमध्ये वगैरे तर मग खूप ते लक्ष ठेवायचे. आणि आधी कस म्हणजे जवळ जवळ मला काय अठरा एक वर्ष झाले अस ड कॉलेज संपवून मला तर
हा हा.
हा त्यावेेळेस एवढं काही हे नव्हतं. म्हणजे आपलं आपलं कॉलेज आणि घर बस एवढंच जास्त कुणाच्या संपर्कात राहायचं नाही. काही नाही म्हणजे बस आमची जर स कॉलेज म्हणजे अकराला सुटायची कधी कधी अकरा वीस ला बस असायची ना तर ती बस जर गेली तर डायरेक्ट म्हणजे अ साडेबाराला बस असायची तोपर्यंत कुठे गावात पण जायचं नाही. आणि कुठच नाही बस स्टँड वरच बसून राहायचं कारण ते लक्ष ठेवणारे असायचे ना नाही तर पण कुठ गेलं की लगेच घरी निरोप पोहोचायचा की अ त गेली होती तिथे गेली होती मग परत ओरडा बस त्याच्यापेक्षा नको शिकायला भेटतय एवढं बस म्हणजे घरच्यांचं काही म्हणणं नव्हतं. घरचे तर एकदम म्हणजे अ हे होते फ्री होते पण हे बाहेरचे लोक कसे असतात मग गावाकडचे ते त्यांच
नाही बाई गावाकड खूप विचित्र वातावरण खरंच माझ्या गाव माझं तर सांगायचं झालं ना मी सातवी पर्यंत आमच्या गावातच शिकले जिल्हा परिषदला. आठवीला आमच्याकडे नव्हती आठवी तर मग मी मावशीकडे आधी काकाकडे राहिली काकाकडे काही जमलं नाही काकांची बायको थोडीशी काकू वेगळीच होती. अ आणि तेव्हा एवढं कळतही नव्हतं मग ते मम्मीला सांगायचं की असं असं केलं ते होत्या बी थोड्याशात तशा बरं का. मग तिथेही थांबले नाही मग नंतर मावशीकडे गेले कसे तरी आठ काढली मग मी कधी लहानपणापासून मम्मीला सोडून राहिलेलेच नाही जसं की मुलं आता बघ ना उन्हाण्यायच्या सुट्ट ट्यामध्ये मामाच्या गावाला वगैरे जातात तसं माझं मामाचं गाव तेच असल्यामुळे मी कधी कुठे पहा म्हणजे माझं गाव सोडून कधी कुठे गेलेच नाही. तर मला ते मम्मी पप्पांची सवय हा सारखी म्हणून मला ते खूप त्रास झाल एक वर्ष मी बळच आठवीच वर्ष कस तरी बाहेर काढलं. ईथे तिथे इथे तिथे आणि मग नववीला परत मी गावाकडेच आले मग थोडसं दूर होत मग जाणं येणं करून थोडस गावाच्या थोडस दुसऱ्या गावाला होत तर मग तिथे जायचे बसनी. आणि शाळेचा टाइम असायचा दहा. आणि आम्हाला बस होती सात ला सात लाच टिफिन वगैरे आवरून सात बस असायची मग त्या बस न जायचं तिथे जाऊन नुसत टाइमपास करायच शाळेमध्ये. आणि त्याच्यानंतर मग तसं ते कस तरी नववी दहावी काढली तिथं अकरावी बारावी परत दुसऱ्या कॉलेजला गेले. आणि नववी दहावीला कसं होतं म्हणजे माझा मुलांशी जास्त संपर्कच आला नाही. नवी दहाविला मी कन्या शाळेमध्ये होते.
हा.......
त्याच्यानंतर अकरावी बारावी थोडंसं होते. म्हणजे कॉलेजला, पण ते कॉलेज इतकं म्हणजे, ते गावाकडं कसं वातावरण असतं, मुलांना बोलायचं नाही वगैरे असं. करतीत हे अकरावी बारावी. आणि मग अकरावी बारावी तिथे कशी तरी काढली. आणि मला तिथे ना, असंच म्हणजे बाहेरचेच, क्लासला जायचे तर एक दोन मुलांनी त्रास दिलेला. मग मी थोडं घाबरायचे नवीन होते ना गं. म्हणजे एवढं सवय नव्हते अशा गोष्टी तेच तर मग मी सांगितलंच नाही, मला ते रस्त्यात अडवायचे बोलायचे ना. तर मी म्हणजे, मी बोलले नाही काही त्यांना समजा, पण असं उत्तर द्यायचे मी समजा की, नाही मला नाही बोलायचं. मी नाव सांगल असं, त्यांना घाबरवायचे मी. पण खुद मम्मीच घाबरलेली, त्यांना काय घाबरू.
बरोबर ये.
आणि त्याच्यानंतर मग मी, काहीच नव्हतं गं. पण मग त्याच्यानंतर असंच काहीतरी म्हणजे, मी एक दिवस मैत्रिणीच्या घरी गेले. आणि मी सांगितलंच नाही, हॉस्टेलवाल्यांना ते हॉस्टेल इतकं स्ट्रिक्ट होतं. खूपच जास्त कडक आणि मग मी तशीच निघून गेले. आणि नंतर मला सांगायचंच लक्षात नाही हॉस्टेला. मग हॉस्टेलच्याना असं वाटलं की, मी कोणत्या मुलांसोबत गेली की काय इथपर्यंत त्यांच तर, ते पोहोचल. घरी फोनन बिनून लावले मग प पण नंतरन बोलून घेतलं बाप रे, एवढा मोठा इशू केला त्यांनी त्यांचा. आणि मी कुठे गेले ते, म माझ्या मैत्रिणीच्या घरी मम्मी पप्पा. त्यांना सांगितलं. आणि आता तर आत्ता लग्नाच्या कितीतरी वर्षानंतर मला, मामी सोबत बोलणं झालं माझं. तर मामी म्हटलं हा आम्हाला तर माहीत झालं, तुम्ही पळूनच गेला बापरे म्हटल कशा काही नसताना कसे, गावाकडचे काय बोलू शकतात बापरे. सांगू शकत नाही काहीच नाही, म्हणजे कशातच काही नाही. अरे मुलांना बोललं तरी पाहिजे, अरे नंबर तरी माझ्याकडे मोबाईल. तरी पाहिजे हो बघ ना गं आणि त्यांच्या नंतर, मग मी तिथून तिथं पण थांबली नाही, मी त्याच्यानंतर मग फर्स्ट इयर सेकंड इयरला. परत दुसरीकडे चांगल्या शहरात गेले. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं मग आता इथं माझे, मुलं मुली सगळे मै -मित्र मैत्रिणी सगळ्या होत्या. पण इथे मला कधीच, काय असा प्रॉब्लेम नाही आला, बाई तेे गावाकडचं वातावरणच तसं असतं. काही नसल तरी त्या एवढं मोठं करून दाखवतात. आणि तर मित्र मै आणि असं नाही आहे की, मित्र मैत्रिणी म्हणजे असलं की लगेच. काहीतरी आहेच, असं नसतं गं नाही बाई.
आता बघतू आताच आताच, तेच का बघतू खूपच बदलय म्हणजे, कॉलेजच्या बाबतीत म्हणा किंवा काय म्हणा, म्हणजे एका गाडीवर बसून जायचं काय सांगत नाही. तू त्यांना असं,
नाही बाई ते म्हणजे कसं असतं, माहितय का जे टेन्शन घेतात. त्यांनाच टेन्शन येत, ज्या नाही घेत का ते म्हणजे बिनधास्त समोरासमोर कसं, ही वागत तरी त्यां सपाधन जात आण आपलं. तर बापरे, मी तर तेवढ्याच गोष्टीचं किती टेन्शन घेतलं मला ते. तर ते आत्ता बघ ना तीन वर्षाचा मुलगा झाला. आणि ती मामी मला सांगते की, तुम्ही पळून गेलता. भाई म्हटलं मी म्हटल कोणता मुलगा होता, मामी सांगा तरी मला मी विचारलंच. म्हणजे माझ्या मामाचं गाव गावात आहे, ठीक आहे पण मामी लोकीच. मग इतके डेंजर हेतती ते की, इतके विचित्र की तेच एकाचं दोन काहीतरी करून सांगतात. लै म्हणजे काय, त्यांची मुलगी तशी वागली म्हणून, मला तसं बोल्या त्या.
अच्छा, मग आता काय तुला हे वाटतंय म्हणावं.
पण माझ्या घरच्यांना नाही, नाही पण माझ्या घरच्यांना माहिती आहे ना. काही नव्हतंचत कशाला काय,
हा, बर बर तेच तेच हो, तेच की माझ सांगायचं.
फर्स्ट इयर ला गेल्यानंतर मोबाईल आला आणि कुठून इतके कांड करू सांग बरं.
हो माझ तर माझ्या वेळेस मोबाईल वगैरे का दूर दूर गोष्ट होती म्हणजे माझ ग ग्रॅज्युएशन ते एका दुसऱ्या शहरात झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे ते होस्ट तीन वर्ष मी अपडाऊन केलं अ बसने वगैरे सकाळी पावणे सहा ला बस असायची. आणि तिकडून निघताना काही बारा नाही तर दोन तीन वाजायची. आणि त्याच्यानंतर मग दोन वर्ष जे ते हॉस्टेलला काढले हॉस्टेल लेडीज असल्यामुळे तिथं तर खूप प म्हणजे मर्यादा होत्या आधी म्हणजे आपल्याला काही बाहेर खरेदी करायला जायचं असलं ना तरी पण फॉर्म वगैरे भरायला लागायचं.
हो तसंच होतं बाई सेम नंबर लिहायचा वडिलांचा फोन लावून द्यायचा. ह्या करायच्या खूप विचित्र होत बाई ते आणि आता तर काहीच नाही राहिलं ग.
हा तेच ना आणि एवढं म्हणजे टाइम पण टाकावा लागायचा की तुम्हाला अर्धा तास लागेल की, तास लागेल म्हणजे एवढा
हो हो हो हो सेम सेम कारण पण लिहायचं कुठं चाललोय कोणत्या दुकानात? चालोय
हो आणि थोडा वेळ लागला की मग रेक्टर मावशी लगेच बोलून घ्यायच्या. ह मॅम मॅडमकडे सांगायच्या.
अगं! आमचं तर ना पूर्ण हॉस्टेलमध्ये जवळपास तीनशे, चारशे मुली असतील, पाचशे पण असतील. तरी सांगता नाहीयेत किती होत्या अंदाज? आणि सगळ्यामध्ये एक मोबाईल छोटा तो डब्बा. आणि त्याच्यावरून फोन लावायचा त्याच्या मागे पन्नास जणीची रांग लागलेली अस त्यांचं घरी फोन करण्यासाठी ते पहिलेला बोलायची वेळ आली की ती मागची लगे डवचायला. अगं अगं थांब लवकर लवकर आवर मला पण करायचं लवकर आवर अगं दोन मिनिट. पण मुस्किलन बोलणं व्हायचं.
आम्हाला तर होॉस्टेलला म्हणजे फोन वगैरे अलाऊडच नव्हता आणि पोरी इतक्या आगाव होत्या ना काय करायच्या कॉलेजच्या मैत्रिणी असायच्या ना, ते म्हणजे गावातल्या असायच्या त्या सीम घेऊन यायच्या एक आणि म्हणजे हाॅस्टेलला राहणार आहे बरं का आणि ते सीम त्या कॉलेजच्या गावातल्या प्रॉपर मुलींकडे त्या मोबाईलमध्ये टाकायच्या आणि मग गप्पा करत बसायच्या
मग ते पण रेक्टर मॅडमने एकदा खूप खूपच म्हणजे माहिती पडलं ना कारण असतंच कॉलेजमध्ये असलं म्हणजे माहितीच पडतं ते.
नाही असतात मागून एक दोन सांगणाऱ्या असत.
हो हो आणि मग तेव्हापासनं तर इतकं म्हणजे कडक केलं ना मॅडमने. तर दर महिन्याला रूमची चेकिंग करायची हॉस्टेलचे. ते कोणाकडे काय सापडत तरी सापडयचे बर
नाही बाई आमचं असंच होतं बाई डायरेक्टली यायच्या बॅग उच कायच काय काय सापडते कुणाकड काय काय? कुणा म्हणजे काही काही मुलींकड फोन आहे सापडायच्या अक्षरशा
हो आणि आता बघितलं कॉलेजच हॉस्टेल वगैरे मुलांच मुलींच तर मला वाटतं एकच झालेलं आहे.
नाही मुलांच मुलींच एकत्र तरी नाहीये अजून पण भरपूर अ
ना येणं जाणं कसंय
नाही पण आता सगळे एकमेकांना बोलतात. आणि हॉस्टेलला पण फोन पण अलाउड केलेत सगळ्यांना आता.
आम्हाला हॉस्टेलला कॉलेजला असताना आठवड्यातून रविवारी होता फक्त म्हणजेरेक्टर ऑफिसला घरून फोन घरवाले फोन करतील आपल्याला आणि त्याच्यात पण पंधरा मिनिटच बोलायचे आपण आणि दर रविवारी कुठं एकच फोन आणि त्याच्यात एवढे सगळे कुठे एंगेज लागणार तो
आणि मला आता वाटलं हा कॉल होतोच की नाही आपला पण झाला काही झोपला शांत
हो ना बरंय अजून एक होईल म्हणजे
नाही होणार आता आता उठेल तो
अच
कारण मध्ये वीस मिनिट गॅप घेऊन परत करायचा म्हटल्यानंतर ना तोपर्यंत तो उठून जातो आता एक कॉल आपण आज घेऊ संध्याकाळी
हा र हो रात्री जमलं तर रात्री घेऊ नाही तरर उद्या घेऊ
चालेल ना थोडं रात्री कस ते आता गावाकडन येतील ना म्हणून रात होईल की नाही सांगता नाहीेत पण मग उद्या घेऊन घेऊ हा
हो चालेल तसं पण करूया
हम्म आता कधी पण घेऊ एकच तर राहिलाय ना
हो एकच राहिला आहे.
छान वाटलं तुझ्याशी बोलून
हो मला पण छान वाटतं तुझ्याशी बोलून धन्यवाद.